हाय
हॅलो
हाय
हॅलो
हॅलो हाय
ऐका येतय का?
येताय का तुम्ही नक्की नकी हॅलो तुम्हाला नाहीय ना कायकू
का काे
हॅलो हॅलो
हॅलो
तुमच्या वॉईस मला ऐकेत आहे माझ्या नाही
ऐकायला येतं का?
येतय.
हॅलो
हॅलो काय करता. हा काय करता
काही नाही करणार. नाही ये ना
ओके
हा
हा हा. काय करत आ?
काही नाही करणार.
हम्म हम्म ओके
तुम्ही काय करता?
माझ्यआत्ताच आवरलं काम स्वयंपाक बनवायचा काही नाही बनवायचं
हा ओके काय काय करतात.
आता काहीच नाही करायचं तुम्ही तुम्ही आले संग
हां
अगाय साग त
हम अगायस
ह हम
हम्म
आणि काय म
सांगावा ह
ओके न्यूज पेपर देता का तुम्ही
आ
न्यूज पेपर
न्यूज पेपर
देता का?
हो देतो ना.
द नस पे बधिक देखता
हां
कोणता न्यूज पेपर अधिक देखता.
न
अ हा त्यात काळष्टांग तुम्हाला त्या पेपरमध्येध्ये काय म्हणता
ते ना
पपर मामध्ये काय इस्म
स्पर्ट जाणार तिणार
हम्म हा ह
हम्
हॅलो
हा ऐक नाही ना ला
होके अह हा स्पोर्टस देखता का क हम् हम
आणिने काय
सांगावा तुमच हम्म संडे बुक्स देणार अलवाट आहे तुम्हाला संडे बुक्स वाचव वाचव
हे आहे आमच्या आत्ता या नागर गेला त्यावर
आा तुम्ही नाही घाल पेपर
नाही तक पेपर
तला तले म्हंत
अरे फोनलाो राता ना पेपर खाली पेपर बिल्लू
पेपर बिल पण फोन मध्येेऊगी फोन ते एकत्र डोरणावर इफेक्ट नाही पड की
करेक्टस पण आता तशीच नाहीता खूप आम
हम्म हम
हं
हम् मला तर त ह फुल् इष्टम मला फुल्ली इष्ट आहे तस न्यूजपेपर म्हणे त्या स्टोरीज क काातलू
ह ह
ह त्या स्टोरेज वाचव ना त्यात आणि त्या राहतच एकके लाच चन पिल्लला लाच तेडू
ओके
हम तलानचालत पूरा करर्मा अधदी
ओके एव्हरी संडे च होता ओके
हो एवरी सडे कमपलसरी
तुम तक घे तक वेपर
हो टाकवतू तवर तवर आणि कवररता मी घरी अवलेबल नाही राहलतो व मोबाईल म्हणतो ते स्टोरीजच्या छ दिघत
होका
हम्म त्या बेसर आता कोणत कायक मोरलत राहते ना नीती माना अस राहते क
हो का कोणता पेपर म्हटलंसान तुम्हाला
ह जास्त मले ह नाडच इस्म
ओके.
अ साक्षी मनचे.
ओके.
हम्म.
हो काे कशी करतात तुमारी. नाही करा नाही करा नेक्स्ट संडे करतात का.
आ हा
हा तमकडे कसे करतात मर
अकाड आता सका रोटून अके घरा घिरा धुऊन घेऊन. अ सकाार उटन घर गिरा धुंग्यावनो
हां
हा.
ह आता.
ओके ओके.
आणि गोड भाजी पाहाती दुस गोड समलसाने. हम्म त्या करून एक खुकडी धरून ज तू मारय पाई.
हो का.
हा मरा पाहिजे होता आणि आता हॅक का नाही तू.
हां.
अ बोनामणा असं राहत की बोनामाही धरून जात.
हा.
हम्म आता त्या ते मांडाले एक लुगडं.
ह आर.
कांदे ह हा हरद कुक्कू वाक्य धरून जातो. जाऊनच ते पाया लागून. आता ती खोकडी कापू ना.
हां.
येतो आता आल्या पाहि आता घरी रा आणून खाण आताज आणि कराच त्या तेच राांधून खातात मलाय पायसं
हो का.
हा आता पण हमी कावार रानून नाही खवार येते.
तू कतास कामाारी म.
मटर हो आता ना.
बकऱ्याचं खातं का. हा का मला ग. कोर खाता केमा.
आ दोणी खर नायका म नायका दो खर नायका. अह ओनली. हे वटर पीस लू सता कस राहात की. एकदम खाता पण अधिक नाही खात मला जास्त नाही खा मी खाता पण. हम्म.
बेसराात मटन बक्रचा
हम्म ते काय हे काही शेरी बोकड बनतात ह बोकडाच बेस राहत का ना सरीच्यापार
हो का परत जास्त रेट राहते ना त्याला
हा रेट जास्त राहते बण ते बेस राहते हे सरीच म्हंटलं स गल् गल्ल सस वासते
हो जेडू जेडू आ स तोलस
हा तस् स कि वासते हा ते बोकड्याच बेस राहते रेट जास्तच राहते पण.
आ्रेड जास्त तराह.
पणथ बेस राहात. हम्म तुम्ही काय काय खाता.
चेहरेचा खाता बकरया चा खाता माशरा खाता.
हम.
अ एक एकश खाता.
हम् हम् हम.
चाबू क खातम आहे चहा कववर केगडा आहेस खातम.
मी नाही खाताकण इकववर ए एकगडायदा हंचे अई बाबा नाक्की अलवाट करलां नानवज खा.
हम्म पंगडेोय खर. या बोटी म्हणतात कि ख्या मात्र नाही खा म ना पण
ते बोटी सुपर राहते कराात कराला लि सुपर राहते.
तुम्हाला ते करालाय बोटी
हम्.
बोट येते कराले.
बोटी मनलाे कले पर करले मस्त राहते फ्राई करले. मटन क ना कामपर
होके त्या हतीपारी कस ठास लागतात.
च फयलेट राहतच मस्त.
हम्मम पण त्यात धुना बेस धुवावं का कि त्यात धुनामध्येध्ये राहते त्याना
हो न पाणी आण आवा गमत मसाला गसाला कष्ट नातात द वाचेे द्वेषहात बोट.
हे रक्तीच्या कलान म ते खलाक वरत रक्ती रक्ती प्रकत रकत रकत रखत रखत
तो म्हन ला काय म्हातता. हा ते बेस राहते नला बणतात.
हा न लागे राखते क काय की
नलमंत सूपर राहते.
मला ते रखत धरून गड्डाक टेचून करतात की कसं करतात.
बेस रा दे ना ते.
मला कसं खात तर ते आता रखत कसं राहतं की
लगताात सोना करता त रखता त नकले गरडाच्या होता.
हम घट्ट पडत मला जी
नेक मसाला घसाला लालग करले मस्त बढिया राहात.
खाला तुम्ही?
हो खला ना बेच राहते.
हा कर्जाही खरत नी कर्जा कर्जा कराज कराज
हा खरा जाई खाला ना खराच बेस राहते ना बोजून खालील्या.
म खुगड सरी सैर सरी
हा हा शेरे चला कायही काय नाही खुकड चल क काही काय नाही.
हम्म हम्म न एक बार खळास आराम कर खाकव
हां.
ओली कर्ज सनून कव तर करून खाला की काला
हो करलो ना एक बार
हो.
त्यांच्या माममा नवला पर कर्जच न करला नाम
तमस बनवला की
नाही हज बायक बनवला
ह ह
मला नये कराले आहे.
शिकून घ्या म्ह ना त तवर हेल्प करालाय.
कालेय माझे बायक आलं आता मलाय का आलं.
अरे ती मला हेल्थ बेस्ट नाही राहायकां कायचाल त्यावर
हा नाही तरर दे कााय मले आता तिथला बनवाल नाहीये ट्रेन आहे करा अक वारस नाही
कर्ल अक्या सात करावा म्हणून गटल्या करली अक्कास गराव म्हणून घेतल्या म्हण का
आ आता खबर नाही कराना तिथला आता नाही म्हंटलेने
तोही तवर त तू करून घाला हवा तो बायकोला
काही क मत आम्ही तवर कवर नाही क आमे कवर आहे करल्या एगड एक फायरस गि फायरस करला तथलाच ते मला आलेचनेकर लाईक फार रेस
ह हा ओके
हम्म काय म्हणता
बेस राहाला के म्हण आता अ मग तस साखे सवस आहे ना
आमला
उससाससासिकावा
त काही नाही येत ना
हा ह हो
आख फेकावाता बुधेश का क
अनिक वर्म
शिकावा द कवर्ह म्हटलं टाइम राहते ना आता शिका म्हटलं काय
ह शिका म्हणलं काय मला कोणता टाइ कस राहत की नाही व काबटी सवड रावावा कोंत टईम कसं रात काबटी
कक्ट सर आता नाहीयचे का ना दिपायचे न तेगं कर म्हटलं नाहीय
या एकदाास कोणा नाहीय येतच पण मध्ये मध्ये दिवस ट्रय करली
हा ट्राय करल्या घरी येतात काही बन येत पार
ह्
आता दे का काळी के देखो ना आता कल्या होन जाते ना
हम्म हो हो म्हणाता
अध कावा कायधक
हम्
सरे मा राहत मा हां सर